हा, बोल की आवरलयस काय.
आवरलय बा बा तुझं? हम्म, आणि काय?
नाही मग
हा, हा मधी तब्येत बिघडलेली कमी झालं का नाई ग ते
नाही जरा हाय अजून जर असं कणकणते.
होय, दाखवून चांगला डॉक्टर कांना दाखवून ऐ गं उगच ते गावातच दाखवतस
नही नही जाणार आहे गावात दाखवायला आता संध्याकाळी
हा हा चालतय दाखवून ऐ व्यवस्थित औषधं घे
होय.
हम्म काळजी घेणारे आहेत नवं घरात सगळे
होय ताई नै नै नै सगळी काळजी घेणारीच.
त ते कसंय. आपल्या भारतात तर ही चांगली संस्कृती आहे म्हणून बरं हाय असं.
होय बई घ माणसं चांगली आइत त्यामुळं बायकांना आता कसं सगळं म्हणजे सुविधा पण चांगल्या निस निघल्यात आणि अ माणसं पण आता बायकांच्या बाबतीत चांगली आइत अगोदर जरा बायकांचा हाल होत होते. पण आता नाही आता सगळं चांगलं आय.
पूर्वी महिलांना खूप सहण करायला लागायचं गं
होय. आता माणसांच्या बरोबरीन महिला काम करतात तस मान पण हाय. आता बाय महिलासनी
हम्म तेच की आता तरी आपली दुसऱ्या देशांपेक्षा भारतीय संस्कृती ती आपली आणी चांगलीय हम्म. भारतातली आपल्या संस्कृती कशी हाय सगळी व्यवस्थित आय सन वार रिती रिवाज खूप चांगले आहेत आपल्या भारतात त्यामुळं आपल्याकडची लोक माये ची य त आपल्या लोकांना जरा माया ममता तर हाय ते काय ते बाहेर देशात जास्त ते चीनवाले तन काय वाटलं ते घाण खाऊन साप, कीडे काय वाटलं ते खात्यात त्यामुळे त्यांचं असं जिवाळां नसत
जीवाण हा मन हे मन म्हणून आपल्या ह्याच्यात हाय का नाही असाय त्यांच आपल्यात बघित ना जर आपणाला काय झालं तर घरदार सगळ हे काळजी करते आता आमच्यातच बघ मला जरा तब्येत जरा बिघडलं जरा ताप सर्दी तर आमच्या सगळं म्हणजे असं पाण्यात जाऊ नकोस गबस झोप जरा विश्रांती घे औषध खा सगळं चालूय ग सकाळपासन
होय तेच म्हंटलं ग म्ह एकदा कसं एकेकांनाच आजार का कमी होत नाही काळजीच कोण घेत नाहीत नाही म्हणजे समज एकाना करायलाच पाहिजे असं घरी कि बाबा काम हे केलंच पाहिजे असं असते ना एखांच्यात
होय होय खरं आधीपेक्षा आता कमी आहे.
आता कसं निमित्त लागालय ग कुठल्या पण गोष्टीला त्यामु कोणी सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायलाच. जे जरा काय झालं तर पहिला दावाखान्याला गेल तर मग ते परत आपल्यावर बसते तुम्ही आला नाही दवाखान्याला म अंगावर काढला म्हणून असं झालं
होयय आणि हे व्हायरल इनफेक्शन आहे का नाही म लगेच हे होते ग.
हम्म तेच ते.
आता ग जरा मुलाला झालता हा
पूर्वी काय झालं तरी घरगुती औषध सगळं झाडपाला असं करून लोक आता आपल्या शिवाजी महाराज तर काय काय सण केले काय काय नाही एवढ्या तलवारी लागायच्या काय काय व्हायचं झाड पाल्याचा औषधणून त्यांनी काय वाटत ते कधी कधी फु ला मिळालेय कधी खाल्लेत कधी नाही या युद्धात लढण्यात तरी पण तेने घटत होते आता काय आपलं शरीर खूप नाजक
लईच ना आजूक झाले ग काय असं कुठ स होत नाही ज गार पा जाऊन आली क ज लगेच सर् झा त झाले असं होते जर कामाचा लोड पडला तरी पण तब्येत बिघडते त्या
आता वास पाणी पाण्याचच बघ आता अशुद्ध असते वा बसून घेतात ऐकुवाचं पाणी पण कसं त्यातला पूर्ण जंतू मरतात जे घटक आपल्याला शरीरात हवे असतात ते पण त्यात नसतात मग त्याच्यामुळे त्याच्याना पण आजार होतोय आणि असं अशु दुकाने पिलं त्याच्याना पण पण पहिल्याच्या लोकांचं भरायच तुोटी वगैरे फिरवायचं गाळवायचं पाणी त्याच्यान जे हवे ते गोष्ट राहतात पण त्यातल्या त्यात मिळतात पण शरीराला
हो आता एकक ठिकाणी पाणी नाही त्या आणि विहिरीचं बोरचं पाणी पितातच की ग आणि कस डॉ म्हणतात की बोरच पाण्या कार जास्त भरपूर असते त्याना मग खड्याचा त्रास होत किडनी स्टोन त हो तर त्यामु ते आता ते पण पाणी आता माणसा सहण होहिन झाले अगोदर कुठलं पण झराचं पण पाणी माणस पेत होते
होय होय पहिल्याच्या लोकांना काय ह आ खूप फरक आहे पहिल्याच्या लोकांच्या तर नाही आत्ताच्यात
होय जमीन आसमानच म्हटलं तरी
होय असं डिफरन्स बिट्विन म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत त्यांच आणि त्यांच्यात आपल्या काहीतरी
हो खूप
जेवनातलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जरी दिनचर्या ज त्यांच्याने आमची बघितली आहे तर लई वेगळे पहिला प्रत्येक लोक चार ला उठायचे तीन वाजता चार वाजता
ते ज उठत होते ते आणि आता आठ वाजला तरी माणसं उठत नाहीत का आमला जायचे टायमिंगला उठतात
हम् तसंच झालंय त्यामु आताच आरोग्यच बिघडलंय
अरे कसं माहिती आहे काय सकाळी तीन चार नंतर म्हणजे सहा वाजूपर्यंत वा वातावरण एकदम फ्रेश आणि ताज असते त्याला तू एकदा जर उठून बघितलीस ना शवस असा क एकदम अस आनंदी म्हणजे असं फ्रेश फ्रेश जाते तेच नंतर सात आठ नंतर उठ दिवस सगळ रेंगाण आता जातोय तो
अगं तो ब्रह्ममुहूर्त म्हटलाय कशाला असं काही आठ एक चारच ते जे टायमिंग आहे त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात त्यावेेळे सुटून जी कामं तू करशील न आपल्याला सगळी दिवस पूर्ण मस्त जातो एकदम चांगला चांगला म्हणजे चांगलाचातो एकदम मी पण एक एक दिवशी बघितलंय की दिवशी कधी उठेल क नाही त्या दिवशी लही दिवस मस्त वाटेल त्या दिवशी कंटाळा येत नाही झोप येत नाही तेच आपण साडेसहा सात ला असं उठलो कणी ते लई कंटाळते
होय होय होय पूर्ण कामच रेंगळतात त्यांना
हम्म आणि खरं म्हणजे कसायचा सूर्योदयाच्या आहे आ ते उठलेलं कधी पण चांगलं असते
होय आपल्या शरीराला पण चांगलं असते नाही ते होय आपल्या भारत देशात सगळीही उठतात बघ
तेच म्हणाले ग आपल्या भारतातल्या का संस्कृती खूप चांगल्या आहे
आता दिवाळीतच बघ आपण अभढंद स्नान करतो बघ ते पहाट ते पाचच्या अगोदरच करतो की आपण
हा ती आपल्या भारतातली संस्कृती आहे दुसऱ्या देशात ब का असलं काय आहे काय
नाही नाही आपल्या दिवाळीत असत ते बघा अभ्यंग स्नान करायचं पहाटे उठाय म्हणजे उजडायच्या आधी अंघोळ तिने व्हायला पाहिजे े त्या दिवशी बघ किती फ्रेश वाटतय त्या वेळेला अंगोती झालेली केलेली दिवस कसला भारी जातोय त्या दिवशी
हम्म
मन पण शांत बसतय
हम्म तेच फ्रेश वाटते का एकदम माइंड एकदम
एकदम माइंड फ्रेश होते का
आपल्या तरी आपण म्हणायचं कोल्हापूर जिल्हा आपण महाराष्ट्रात म्हण आपल्या महाराष्ट्रात म आपल्या कोल्हापू जिल्ह्यात आपण खूप सुक्या म्हणायचं सगळ्या दृष्टीनं
होय होय सगळ्याच दृष्टीनं आपण सुखी आता आर्मीचच बघ तिथं आर्मीवरर आपली सैन म्हणजे हा म्हणताना आपण इथ सुखान एक झोप घेऊ शकतो रत्रीची म्हणजे बिंदास्न बेफिकर राहू शकतो आपण
कोणतरी एक शहीद झालं तर आपल्यात कसं आहे बघ एक शाहीद झालं तर किती लोक असं त्याच्या पाठीमुगा असतात त्यांच्या आत्मा म्हणजे आत्म्याला शांती मिळण्यासाठी कित्येक लोक असं काय काय करतात
होय होय
मला असं वाटत की दुसरीकडे नसेल पण तस आपल्या भारतात जरा जिव्हाळा आहे लोकांच्या जवळ आपल्या महाराष्ट्रात त्यामुळे लोकांच्या मुळं जरा प्रेम आपुलकी माया असल्यामुळं जर माणसं एकत्रच राहतात ग एकमेकांना वेळ देतात. असं होते तस दुसरीकडे आहे असं
नाही आणि नसणार पण असं आपल्या भारतासारखं.
कस सांगा, तिकड पूर्ण ते श्रीमंत आहेत काय देश एक एक देश भरपूर भरपूर श्रीमंत आहे पण कस आहे ते नुसत अस काम काम असंस माणूस की त्यांच्या जवळ नसतेच असल्या लोकांच्या जवळ.
हो होय होय.
माया ममता असल्या गोष्टी नसतातच. त्यामुळे नुसतं काम काम आणि मग ते पैशा न श्री म्हणत असतात.
हो आणि त्या पैशाना श्रीमंत असत. ते काम असं करतात. ते लोकांच बघायचं. आपली पोरं म्हणजे आता अशी बघ आपल्या इकडची बघितलीस काय? आजोबा ते आपलं नातू परतुंड त्यांनी कसं म्हणजे घेऊन खेळायचं त्यांच्या सोबत त्यांना गोष्टी सांगायच्या. त्यांना घेऊन जेवायचं त्यांना चारवायच. आपल्या आजीतील आधी अंगणात बसून संध्याकाळच कस चालवत त तुप भाती ते
होय होय. आता ही, तुला सांग का हे शेवटचीच पिढी आहे बघ आपल्या आजूबाजूबाई त त्यांची शेवटची पिढी असेल. की असं असं कट्ट्यावर बसणे पेपर वाचत, सगळ्यांना बोलवणे. ही शेवटचीच पेढी आहे. नाही तर, इथून पुढं कोणच नाही बघ आता. आपल्या आपले म्हणजे हे जे क त्यांना कुणालाच काही नाही बघ त्याचा. म्हणजे असं बोलण्याची इच्छा ना कुठले एकत्र येण्याची इच्छा. आताच्या मुलांना ते त्यांनी वापरतच नाहीेत या गोष्टी.
आता बघ मो आता संध्याकाळी बघ यायचं मोबाईल होन बसायचंय. तू एक हा तू एक घे मोबाईल मी एक घे तो मोबाईल.
झालं ते सगळ्यांच्या घरी तेच आहे. कामावर न आलं फ्रेश व्हायच की नाही मोबाईल काढायचा, ते फ्रेश फ्रेश होत पण मोबाईल ते काही कानात निघत नाही.
अगं ते कसय म्हणतेय गाडीवरन उतरला की नाई गाडी हातातली सोडते की मोबाईल हातात.
आणि ते गाडीवरन पण फोन फोन चालूच असतात आता एवढं माणूस बिझी झालाय की नाही. तेच की, माणूस इतका बिझी झाला की, बा् त्याला कुठल्याच गोष्टीच तर भान नाहीये. कि बाबा आपण काय करालोय काय
आपल्या पोरांच्यात ह्याच्यात वेळ घालवायच. ते तर काय नाहीच आता.
तेच कि. आताच योगच हे विचार म्हणजे जगच हे वेगळ झालं.
होय होय खूप बदलय आता.
हो का ग?
तर आपल्याला पण असं बघल तर बदलतच जायला पाहिजे सोड.
तेच कि कॉम्प्युटर कॉम्प्युटर झालंय पूर्ण जग हे.
होय होय.
ट्विटर कस फास्ट आहे सगळ्या गोष्टी त्या मध्ये सगळ्या कसं हे होतं की नाही तस माणसाचं माइंड पण कम्प्युटर झालं सगळ्या गोष्टी पुढच्या पुढच्या जास्त कळतात त्याला.
होय. आज दिवसभर काय करायचं हे रोटीन चालूच असते सकाळी उठल्या उठल्या.
हा तिथे कंम्प्युटरच जग झालंय सगळ्यांच माइंड पूर्ण कप म्प्युटर जायच लहान मुलांच्या पाासून मोठ्यांच्या पर्यंत सगळ्यांचे माइंड कम्प्युटर आहे.
होय होय. मग आणि काय म्हणतेस?
हा तब्येतन आहे बरी. तेच म्हटलं तुझी तब्येत वगैरे बरे आहे काय काळजी घ्यायलास काय काय काही त्रास व्हायलाय आणि परत म्हण विचारायचं म्हणलं.
नाही काय बर आहे थोडे आणि संध्याकाळी जरा दाखवून येते.
चालतय.
करते तुला आणि अस संध्या दाखवून आल्यावर करते. हा ठीक आहे ठेऊ का.